हां बोल हॅलो
हा येतो का आवाज?
हो मला येतोय. तुला येतोय?
त बारीक येतोय आवाज.
अगं ते हेडफोन लावलेले आहेत ना.
हम्म ह
हम्म तेच ना काय नाही. आपलं रेग्युलर रुटीन तुझं काय चाललंय?
मला रेग्युलर रुटीन.
चहा कॉफी झाला का?
नाही व्हायचंय ना. दिवसभर आवरण्यात जातोय. पिलू झोपलाच नाही मस्ती चालू आहे त्याची म्हणून एका रूम मध्ये पडून आता. बेडरूम मध्ये त्याचीच बडबड चालू आहे गेम खेळतोय. हा ड्रायविंग क्लासेस चालू आहे. ड्रायव्हिंग क्लासेस चालू शिलाई मशीनच स्टेरिंग होत आमचं.
हा हा त्याच्यावर ड्रायविंग चाललेय का?
गाणे म्हणणार.
अ अच्छा मामाच्या लग्नाला चाललाय
मग मामाच्या लग्नाला चालताय ना तो
अच्छा पण मामाच्या लग्नात घोड्यावर बसायचं
हो ना सगळं तर झालंय
लग्नाला घोड्यावर बसायचंय म
तस चाललंय पण आता काय करणार घोड्याची तर प्रॅक्टि - डीस केलेली आय घोड्या तर फार आवडता पण ओरिजिनल अजून बसला नाहीये
हो अरे बसेल बसेल बसतात बरोबर आणि मुलं आहेत ना
हा पण असं अचानक बसवलेल्या कस दोन तीन वेळेस प्रॅक्टी - तीस किलोच ती गोष्ट वेगळी पण अनऊन बसवायच ना मग रडायला नको एक तर झालंय आमची सगळी तयारी झालेलीय
तो बरोबर हे करेल एटलिस्ट फोटो पुरता बसला तरी -
हा फोटो पुुरता तरी एटलिस्ट एक फोटो मामाच्या लग्नात
आहा तेवढं बसेल ग तो तो एकदम म्हणजे अडप्ट करणारा आहे ना
मामांची शेरवानी सारखी शिवले घेतलेली आहे
घेतली का शिवून
शिवून नाही घेतली व्हाईट कलर मध्ये त्याची आहे त्याची ऑलमोस्ट सिमिलर एटी पर्सेंट मिळाली सेव्हटी ट एटी पसेंट एक्झॅक्ट सेम तर नाही कारण किती कस्टमाइज करून घ्याला ते परत काय ते वाढत वय त्यांचं परत एकदा शिवायचं एवढं पैसे घालवायचे आणि त्याच्यानंतर आज नाही आली तर काय करायचं
त्यापेक्षा हा रेडीमेड मिळत होते मगेऊन घेत -
हम्म तेच ना अजून बाकी काय बाकी काही नाही ग आपलं रेग्युलर रुटींग
आमच हो तेच आता तर चहा कॉफी घेऊन स्वंयपाकाची तयारी
स्वयंपाक आज काय करायचा
प्रदोष आज लवकर उपवास सोडवाव लागेल.
आज काय प्लॅन आहे स्वयंपाकाचा
आज तरी बघूया आता भेंडी असणाराय भरलेली वांगी
गोड मध्ये काही गोड हा नैवेद्य
अच्छा
उपवासाच्या दिवशी स्पेशल
ते तर आहेच
आता स्वयंपाकाला लागावं लागतं नंतर मग नैवेद्य आणि आरती
हो
आज काय तुमचं मेनू
आज आम्हाला बाहेर जायचंय
हो मस्त काय स्पेशल
हु नथिंग स्पेशल
पेशल चांगलं आहे मस्त मजा करा हं हा काही स्पेशलच ओकेजन पाहिजे असं काही नाही जायला पाहिजे स्वतःसाठी
आम्ही स्वतःसाठी नाही जातेय हं ह
हो का मग आछ्या दुसऱ्या खुशीसाठी जाव आपल्याला ही आनंद मिळतो.
आपलं सध्या बजेट फुल बांधलेलं आहे हम्
टाकत असत आपल्याला वेळ काढायचं असतं बाकी काही नाही.
नाही बजेट पण टाईट आहे ना.
हम्म ते असतच पण तरी
हम्म तेच ना. बाकी अजून काय नाही ग तुमच्याकडे लाईट गेलेली का ग.
नाही.
आमच्याकडे लाईट नव्हते म्हणून लाईट नव्हत ते आले आत्ता म्हणून मी तुला कॉल केलेला नव्हता.
हो म इकडे गेलीच नाही. इकडे गेलीच नाही लाईट. अ म्हणजे मोस्टली ना सॅटर्डे सॅटर्डेच्या ड्युरेशन मध्येच जाते ती पण गेली तर नाहीत मग असं तर नाही जात. पूर्वी खूप जायची पण आता नाही जाते एवढ्या
अग सध्या सध्या इतकी लाईट जाते ना. म्हणजे लिट्रली वयतागलो आम्ही. अगर रस्त्याचे काम तर जाऊदे रात्रीचे चार चार वाजता जा ते दोन दोन तासाने येते
हा तस एकदा असंच झालं कि त आठ दहा दिवसापूर्वी वाटत रात्री किती पहाटे चार वाजता गेली तर सात वाजता चाली.
हो.
आणि एकदा तर अशी गेली तर नोट तरी बंद झोपही लागत नाही काही नाही काय करावं तेच समजत नाही.
गरम किती होतं पाऊस येईना फक्त वातावरण होत
ते तासभर ऊन नव्हतं.
हम्म.
एवढं एवढं कडक होऊन नाही पाऊस तर काय आता. चालूच झालं म्हणा पावसाळा सगळ्या एरिया मध्ये तर पडतोय. सगळीकडे आहे. हा येईल आपल्याकडे दोन चार दिवसात. मामाच्या लग्नात?.
हा मामाने पहातेल्यात खाल्लं असेल तर ना
टढाईमध्ये पण. ते म सगळीकडेच खातो मामा मामाला. प्लेट डिश गरज नसते. आम्हाला डायरेक्ट पोळी चुरायची असते कढाई मध्ये पातीला मध्ये खाऊन घ्यायच असते. भेळ बनवली तरी पातीला घेऊ नका घरबर फिरायचं असतं.
हा मग येणार शंभर टक्के येणार.
ते ते म्हणतातच ना पातील्यामध्ये किंवा कडाईमध्ये जेवल्यावर. लग्न पावसात लग्न ह ते होतच कोइन्सिडेनस नाही. ते.
हो ते होत अ हा. ज्याच म्हणजे उन्हाळ्यात जरी सॉरी पावसाळ्यात जरी लग्न नसेल. ररी आहेच टन्शन तर मग हा तर प्रश्नच नाही पावसाळ्यातच लग्न करत.
काम कसं चाललं.
तुझी झाली का शॉपिंग?
माझी झाली ऑलमोस्ट म्हणजे काय करावते समजत नाहीये. साडी घेऊन जाऊ का ड्रेसेस पण घेऊन जाऊ का काय समजत नाही.
रात्रीच चें आता रात्रीच चेंज करायला ड्रेस राहू दे सोबत.
काहीच समजत नाही ना काही बघूया आता.
रात्रीचा आहे ना चेंज करायसाठी राहू दे सोबत. अ काय? एक मेन फंक्शन पर्यंत राहू द्यायची साडी. अ.
तेच बघूया आता.
चेंज मी आता सट्याच्या लग्नाला तेच केलं होत.
हो ना.
हो एवढी गरमी आणि पोर सांभाळण नाही.
तेच मला प्रश्न पडतय की काय आता याला कसं सांभाळणार म्हणजे कसं आहे. हा एक तर गर्दी असल्यामुळे अनोळखी व्यक्तीकडे जात नाही नाही तेव्हा कसं. म्हणजे दोन चार लोक आले त्यांच्याशी फॅमिलीर झाला ना तर मग चांगलय. पण मग असं अनोखी व्यक्ती अस. अचानक आली ना तर मग त आता हट्टपणा हट्टीपणा करतोय. पूर्वी जायचा आता नाही जात तो. हा, आता कळायला लागलाय त्याला तो सोडत नाही. आता पण मी काही ता पप्पांना त्यांच्या बेडरूम मध्ये तो खेळतोय. दुसरा बेडरूम मध्ये पळ तिकडे येऊन बोलवतोय मला. ह.
जाणार होते ना?
आज काय मी दहा तारखेपासून निघालीय.
ह
अजून पोहोचले नाहीे. उद्या ही पोहच ते का त्याची गॅरंटी खूप कमी आहे.
पो पोहचशील पोहचशील. अगं आज आम्ही गेलेलो ना दवाखान्यात. तर तिथे पण आईला पण थोडासा प्रॉब्लेम सांगितला ग व्हेरी कोज व्हेन्सचा.
हम्म नाही म त्यांना तेच. आता स्टॉकिंग वगैरे दिली का मम्मीना
नाही ग आम्ही ना गुडघ्याच्या याच्यासाठी गेलेलो. तर ते खूप दिवसाच मम्मीला काही त्रास नाही होते त्याचा.
हम् हम त्रास नाही होत प मग त्रास व्हायची वाट नाही बघू ना आपण. काय काय कुठे अडकला.
ते म्मीेमीला मम्मीला प्रेग्नेन्सी पासून झालेलं आहे. मग ते बोलले कि ते व्रीकोस वेन्स स
हो अग निळ्या नच दिसायला लागला का समजून घ्यायच्या निळ्या हिरव्या व्हेरी कसच आहे
हा यांनी काही नाही मी मी पण विचारायची तरी मम्मी म्हणायची नाही ते प्रेग्नेन्सीत झालंय प्रेग्नेन्सीत झालाय
भलेही प्रेग्नेन्सीच झालेलं असेल पण मग ते त्याच आता प्रेग्नेन्सी मध्ये कोणत डिसीज कधी काय होऊ शकत ते सांगता नाही य ना. आता बघ ना मला मला श झाली होती सेव्हनथ मंथ मध्ये तर मी भाात कधी खायची नाही आणि भात जो आता मी खाल्ला सकाळ संध्याकाळ एवढा भाता खाल्ला एवढा भाता खाल्ला शुगर डिटेक्ट झाली परत आता रिवर्स पण होऊन गेली माझी म्हणजे आता गणपतीच्या वेळेस मला परत झाली शुगर म आता ती प्रेग्न्सीची शुगर परत झाली इथे पण डॉक्टरांकडे दाखव
मग तू आता ट्रीटमेंट घेते आपला कॉल झालाय बर का
करूया बाय
हा पुढे कंटिन्यू
पण माझा क क डिस्कनेक्ट नाही होते तुझ्याकडून होतोय का बघ
हा एक मिनिट मी चेक करते
माझ्याकडून नाही होत पटकन कर्षन